दोन दोन स्कुटी घेऊन जाण्यापेक्षा, एका स्कुटीवर मावला असते की आपण.
कॉल आपणच कट झाला काय?
मी केला.
हम् हम्. जाऊया की एकाच कुटीवरन जाऊया, बस की दोघी जणी जाऊया येऊया फिरून
हम्म.
हम्.
कधी मग जाऊया?
जायक
बारा वाजता?
हम्म, बारा वाजता उठ सकाळी बाराला तिथे पोहचलो पाहिजे.
दोघजनी मी चष्मा लागलाय दोघजून पण जायच बारा वाजता. बिना चष्म्याचं
हम्म. जाताना दोघी जावे येताना चार खांदेना नाही आलं म्हजे बरं.
हम
ह
जाताना जायचं करी येताना यायचंच नाही.
तिकडच राहायचं ह ग. ह् ल कंटाळ आलाय म्हणायचं.
नाही पन्हाळा म्हणून गोव्याला जाऊ की.
होय.
पत्ता माहत नाही काय नाही गुगल फिरवत बसून द्या आपलंच नाही.
होय गुगलवरच पण काही बरोसं नाही माहिती.
इथलंही तर असलं की गोल गोल फिरवत बसते गुगल.
हम्.
ह.
ह. इथच इथेच शोधा हो गोल गोल फिरून इथेच शोधा.
नाही बिस्मिलाच घर कुठे आहे म्हटल्यावर कनी काय. चांदोली ानोळी को. तरी उमळवाड सगळं फिरवायच फिरयं फिरवायचं आणि शेवटी ल कीितच येऊन ठे थांबायचं.
ह्.
असं गुगल काम करतोय.
आता कॉल झाल्यावर सबमिट करायला पाहिजेत. ता ना मग ऑप्शन आला नाही कि सबमिट.
तुम्ही केला नाहीसा वाटतं.
केला नाही सा मला सांगायचं ना इकडनं कट करायला मी केलं असतं इकडनं कट. केल्यावर येत येते सबमिट.
सांगून करायचोय.
आमग.
हा.
मग तुम्ही तिकडनं केलं ते सबमिट येत नाही.
हम्म.
मग काय बोलून उपयोग आहे. सबमिट करायला लागतात ना कॉल.
हा हा हा.
हम्म.
आता हेच कधी मिळतात कुणाचे टोक पैसे.
मिळतील.
कॉलिंगच.
सगळं सगळं टास्क पूर्ण झाल्यावर मिळतील.
तुमचं अजून किती टासतय.
टास्क आता बघायला पाहिजे हा कॉल झाल्यावर.
हम हा.
हम. बाकी बाकी ज्यांचा टास् कुठापर्यंत आ.
हम्म,
बाकीच्याचे टास्क? कुठंपर्यंत आलं?
कुणाष्टाऊक
हम्म, बर, शाबूची खिचडी कशी बनवताय जरा सांगा की? बनवायची म शाबूची खिचडी आणि. मी बनवायला गेले की त्याच असं हेच हुतय, चिकट होतय.
म शाबु खराब असंल.
हम्म, तर होतय काय काय वेळेला चांगलं, मग काय का वेळेला. तसंच होत,
पाणी पाण्याच मेजरमेंट व्यवस्थित पाहिजे.
आणि पोहे करायला गेले की त्याचा भात होतो.
ह.
हम्म. खिचडी आणि शाबूची खीर करायची म्हणते खीर काय जमत्या. शाबूची खिचडी कशी तुम्ही करता ते सांगा.
काय नाही फक्त, भिजवत घालायचंय रात्री. एक बोटाच. बोटाच एक अर्धा इंच आहे की नाही, तेवढंच पाणी त्यात अ बसल एवढंच घालायचं.
म्हणजे, शाबू भिजून वरती अर्धा इंच पाणी.
नाही, नाही बरोबर शाभूतच.
अर्धा इंचीच पाणी घालायचं.
हम्म,
होय,
मग सकाळी उठून ते त्यात मग शेंगदानाच कुठ. आणि, आपण करते तसच की तेल, मिरची,
ह, ह, ह.
परतवायचं घालून.
हम्म, तुम्ही करता काय कायम?
आता नाही केलं, किती दिवस झालं.
हम्, हम, काय? मला एक शाबूची खीर आवडते. शाबु, शाबूची खिचडी आणि एक. तांदळाची खीर आवडते.
हां,
हम्म,
चांगलंय की.
परवा खोबरं दिलेलं, परवा खोबरं दिलेलं मग मी ना काय लाडू केलं वाटतं.
होय.
होय, लाडू केलं.
गेलता घराकडं?
हम्, नाही.
हम,
लाडू केलतं, आमाला बोलवल पण नाही खायला. जाऊन खायाच आता. कशाला पाहिजे मला आवडत, मी सांगितलं ती बर्फी बनवून. ठेवायला.
नै बाई, आपलं हे. काय म्हणत त् नारदला गेलतावे.
नाही दवाखान्यात गेले त्यावेेळेला नाही का तुम्हाला म्हटलं नाही का? खोबरं पाहिजेल आहे काय तर नको म्हटला. ते मम्मीला नेऊन दिलो
ह तेच कि म्हणायला लागलोय कि गेलता काय म्हणल का घराकडे
देऊन आले की मग
हां
हम्म ह क कोण काय वाजवाय लागलंय सासूबाई कुठे आहेत सासूबाई?
हायत की
त्या पण गेल्या नाहीत होय?
हम, बोलवल नाही म्हणतोय तर आणि त्यापण गेल्या नाहीत काय
हम तुमच्या बदली झा
मम्मी म्हणालती मला की पण जाऊया म्हणून सगलीजण मी म्हणल बोलवल नाही काय नाही निर्लजवानी जायचं काय आपण?
हमम
कायतरी पाहिजे की म्हटलं त्याला उगचच का जायचं म्हटलं.
हम् हम्
एका गोष्टीने बोलायला पाहिजे होती ना ती बोललीच नाही. काय नडलंय आमचं जायला आमचं वाचलं ना
बर ओमनी गाडी घेऊन गेल्यात काय?
हा हिने ओमनी गाडी घेऊन गेल्यात तेनी काहीतरी मोठी गाडी घेऊन गेल्यात वाटत
त्यानी आता त्यांनी मोठी गाडी घेवून गेल्यात त्यांच्या इथे मग कोण आहे?
दोन मावश्या आहेत
हां
आजी मामीची बहीण मामी. आमची मामी मामीची. ची मुलगी धाकट्या मामीची.
काय मुलगीला घेऊन येणार आहेत काय इकडं?
हा परत नंदची मुलगी मावशी आहे ती. तिचं ना
हम्म
त ची एकटी हाय सास ते काय ते ओटी भराय ह्या वेळेला एवढ्या सगळ्यासणी सांगत्यात होय आणि बाकीच्याची पण आहेत म्हणजे बाकींच्या गावात मी सांगितलं
हम्
एवढ मोठ्याण करत्यात होय पण
करत असते. मगत तुमच मामा नाही आहेत मग ते ओबीत पण असं कामाला जास्त नसत तर मग मामीच कसं काय चालतय मामी जात्या?
हम् वडिलांच्याकडनं ते त्यासनी मिळतय कि तिकडनं.
हम्म
तिकडनं सगळं येतेय तिला
हम हम त्या तिचां माहेर कोणतं?
तिच वाळवा.
हे कुठं हे सांगलीच्या बाजूला येतय?
हे नाही नाही.
मग
तिकडं हेला. काय म्हणतात ते? लांब आहे तिकडं विशाळगड जाताना नसतय काय ते?
होय.
तिकड.
म्हणजे, मलकापूर साईड ला आहे?
हा तिकडच्या साईड ला.
म्हणजे मलकापर सोडून आहे, का अलीकडचं आहे?
ह ह ह. बेलवळे वगैरे नाही, काय? हा.
बाकी अजून किती शिवायचं बाकी आहे, वगैर?
काय ते?
शिवायचं किती, बाकी आहे?
अजून भरपूर आहे.
हम हम्म. हअ्
आता पाच सेकंद न बंद करतो, हा.
मी करते, थांबा जरा.
बरं बरं